हॅलो
हॅलो हां आवांज येतं नव्हतां
आंता येतोय नां हे पावसांमुळे डिस्टर्ब होते हो आंटोपली हम्मं पाऊस चालूं आहे भूरभूर चालूं झाली आंज बसूंन मध्यें ऊंन होतं चांगलं
हो हो त्यांचं हे श्रावणांतल्या सरींसांरखा पाऊस पडतोय
मं मंग श्रावणांत. आताचं सुंरु झालांं असं झालं हे आंता पालखीच्या वेळेस येतोच नां पाऊस. हम्मं पालखी मस्तं चालूं आहे.
हो हो तुम्हीं कधीं गेलेल्या कां वारीला.
नाहीं हो ईच्छा आहे पणं असं वाटतं जमेल की नाहीं परंत मुलांच्या शाळां वगैरें असतांत तेवढं नाहीं जाऊं शकतं
नाहीं जाऊं शकतं हो नाहीं मं आपल्यांला संध्या तरी आपल्यांला कायं तरं सुद्धां जमायचं नाहीं
हो तेचं नां बाकी कायं ते यांचा फॉर्म भरला कायं एस आय आर मतदानांचा
नाहीं अजूंन आमच्यांकडे आलेले नाहीं आहेत ते आंता दोन तीनं दिवसांत येतील हो हं चालूं आहे करणं हम्मं संध्या दुसऱ्यां एरिया मध्यें आहे दोन तीनं दिवसांत येऊं सांगितले त्या साईडला आमच्या एरियामध्यें
हो नाहीं तरं यादीतूंन नांव काढूंन टाकणारं आहेतं नां
सगळें वडं तयार ठेवलेले आहेतं म्हं कधीं आले तरी हे हो नये
हो गरचं आहे
तुमच्यांकडे झालं
हो मी करूंन आले चालूं आहे आमच्यांकडे आधी एकोणतीस जुलै दिलं होतं
हो हो एकोणतीस जुलै
आंता आठ ऑगस्ट पर्यंत वाढवलंय म्हणजे त्यांनी हम्मं
बरं
माझं होतंच नांव ऑलरेडी
अच्छा
पणं एकदाचं चेक करायचं होतं व्हेरीफाय करायचं होतं त्यांनां
हम्मं हम्मं नांव माझं पणं आहे पणं त्यांसचे सांगितलं नां चेक करांयला येणारं त्यांच्यामुळे आहे दिलेलं आहे
बरोबर ते द्यावचं लागते कारणं ते ते आंजकांल बोगस मतदांन होतं नां
हो हो सगळीं ते आणि प्रत्यक्षं व्यक्ती वेगळी कधीं कधीं असते आणि नांव वेगळं असतं हे हो हम्मं
बरी आहे पण चांगलीय ती सिस्टीम.
हो हो.
थोडाफार तरी त्याला पायबंद बसेल आता.
हो, हो, होठी काय म्हणेल.
बाकी काय मुलं गेलज शाळेत?
हो मुलं शाळेत एक जाऊन आला सकाळी असते एकाची एकाची आता दुपारी.
अरे दोघांची एकत्रच असली की थोडी शांत तरी मिळते ना.
हो. आता हे सात आमचे ते शाळेमध्ये सातवी ते दहावीतच सकाळी आता हा तीन वर्ष सकाळीच आता.
हा हा.
प्ले ग्रुप पासून दुपारी असते ती दुपारीची आता आहे छोट चौथीला आहे. त्याची दुपारी आहे.
हा नाही एका दृष्टीने तेही बरं आहे की एकाच वेळेस दोघांचा अभ्यास नाही घेत तेचन मग ते पण तरी आपण फुल बिझी होऊन जातो मग.
हम्म, बिझी म्हणजे पूर्ण आता तो हा दुपारी आला की ह्याच आवरल की हा थोडा वेळ आराम करतो मग त्याचं झालं कि चहा पाणी झालं की त्याचा अभ्यास थोडासा
हा.
की वेळ त्याच आवरडल नाही की थो छोटा येतो की त्याच सगळ करायचं.
दिवस कस संपत असेल समजत नसेल.
नाही, नाही आणि बाकी सगळे आवरायला दोन, अडीच वाजतातच त्यानंतर पुढे कधीतरी आराम करायचं कसं वाटलं खूप कंटा आलाय तर आराम कर ते नाही तर असच नाहीच.
पण ते ही काम पडली असेल की शांतता मिळतच नाही ते असं वाटत जाऊ दे आधी उरकून घेऊ.
हो हो.
आराम करून काही फायदाच होत नाही.
नाही. हो म हे नाही झाल, ते नाही झालं
हा म असं वाटतरे उगचच आराम करण्यात तेवढा वेळ घालवला हो
हम् बाकी?
ते काय नाही. तुमच्या कडेच.
माझ्याकडे हो हो.
पाऊस चालू त
नाही आज नाहीये येऊन जाऊ मी सकाळी थोडस होत. आणि वातावरण तसं होतं पावसाचं पण आता नाही आता ऊन पडले थोड.
हा हा हा हा. मग मुलांची काय फरमाईश असते अशी पावसाळ्यात?
पावसाळ्यात आता एकदा सुरू आता खूपदा आठ दिवसापूर्वी पाऊस होता तेव्हा जास्त भजी झाली कांदा भजी, त बटाटा भजी, म्हटलं हो आपण टेस्ट करूया, त्यानंतर असच सूप प्यायचंय, म्हंटल हा सूप पण करू. चालूच असत, वेज सूप वगैरे फक्त नॉन व्हेज, च्छ, ते नही अजून केलेलंस, व्हेज सुप वगैरे झालं करून, चालू, हम् त्यांच्या फरमाईश प्रमाणेच जेवण करायला लाग
बाकी म चायनीज वगैरे आवडतं की नाही, मुलींना? तेच ना
हो चायनीज आवडत, पण असं हं, कधीतरी, म्हणजे महिने, दोन-महिने तुन एकदाच द्यायचं, जास्त नही, पण बाक की असं नॉनव्हेज खातात, आठवड्यातून दोन वार आहेत, ते असतात नॉनव्हेज.
अच्छा.
खर काय, नाहीत म जेवण नको. नहीं त मग, अ ह अमलेटच दे, अंड्याचच खाले रसा कर, अस
अच्छा हंअ हं.
प
ते सवय असते आणि मुलं खातात आवडीन, त आपण म्हणतो मग जाऊ दे, चार घास जातात, तेवढे जास्तीचे, हम्म.
पण असं आपल उपास असला ना कि, मग काहीतरी वेगळं करायचं, मग जेवणच नको. हम्, ते पण आहे त्यांचं.
टिफिन ला नसेल चालत ना, नॉनव्हेज वगैरे तिकडे, का चालत?
नही काय, खात.
अच्छा.
नय आता थोडासा, निवांत वेळ ये, तुम्हाला.
हो हो आत्ता वेळ असतो, दुपारी एकदा अडीच वाजले आणि दोन-अडीच वाजले, आवरले जेवण, भांडी की, मग असतो वेळ. मसा त्याला चार-साडेचार ला उठून, थोडासा अभ्यास करते.
हं हां.
त्यां.
मग परत आहेच रात्रीच्या, स्वयपाकाची तयारी?
हो.
तेव्हा ते किती धावपळ होत असेल म, ह्याचा पण अभ्यास घ्यायचा दु पारची शाळाय त्याची.
हो हो नही, कसं अ-अपलं हे असत ना अ आज शुक्रवार ये, म आज मच्छी आणलेली ये, म आता मच्छीचा काय रस्सा केला की, दुपारी एक्-एक् दाच करायचा, दोन्ही टायमचा, म संध्याकाळी मिळतो थोडा वेळ अभ्यास
आं, बरोबर. सगळं नाही होत, नाहीत मॅनेज वाटतं लोकांना घरीच असते, घरीच असते, उलट त्यांनाच जास्त काम अस
जास, घरात असणा्या जास्त काम असतं, तो दिवस त्यांचा संपत नाही.
हो ना, नोकरी करणाऱ्या णा त कसं तास ठरलेले असतात, तसं घरच्यांना म्हणता नही येत, माजी संपली वेळ, असं नही म्हणता येत.
नाहीं नाहीं. तसं नाहीं त्यांचं कसं आपल्या ह्यां टाइमांत एवढी कामं आवरली गेलो म्हणजे रां राहिलेलं ते नंतर पणं करूं. करतांत आल्यांवर आपणं तसं नाहीं आहे नां दिवसंभर चालूंच आहे हे झालंय हे झालं की दुसरं दुसऱ्यां कि तिसरं हो. हं चोवीस तांस सेवा आहे बरोबर आहे. हं नंतर परतं असं मध्येचं कायं वाटलं की कोणं बोलणारंचं सांसूबाई बोलणं की सासूं बोलणारचं चहा हवंय त्यांच्यासोबतचं कांहींतरी खांयला हवंय.
हो करावंच लागतं बरोबर आहे.
तुम्हीं कायं बोलतां हो दोघं पणं आहे.
अच्छा मंग त्यांचं पणं सांभाळवं लागतं असेल वेळां वगैरें.
हो हो मंग तेचं म्हे आमचं असं. हो जेवणं दोन दोन पर्यंत सगळं आवरायचं लागतं दोन अडीच पर्यंत.
हम्मं तेचं नां त्यांच्या गोळ्यां वगैरें असल्यामुळें सगळंच.
हो हो सासऱ्यांचे म्हणजे आहेय आमचे डायबिटीसच्यां गोळ्यां आहेतं. त्यांच्यामुळे त्यांचं सकाळीं नाश्तांपासूंन सुरुवांत असते.
अ रे.
सासूबाईची मंदत असते थोडी अगदीच नाहीं असं नाहीं करतं.
ठीक आहे नां तेवढंच म्हणजे हातभार लागतो. नां आपल्याला तेवढं नाहीं नाहीं तरं एकां जीवांचे फांर हांल होतांत
करण्यां झालं त्यांच्यामुळे कायं ते करतांत
हो
अगदींच कायं खूपचं वयस्कंर झाले कंटाळा करतांत पणं नाहीं हां करतांत थोडंफार मंदत
कामांची लोकं असतांत नां त्यांना असे शांताने नाहीं बसवलं जातं ते बसल्यां बसल्यां कायं होईना कांहींतरी करूंन देतांतच भाजी निवड हे करं
दुसऱ्यां दिवशीची कांहीं तयारी असेल नां भाजी साफ करायचीप संध्याकाळी त्यांच्याकडे टी व्ही बघतां बघतां हे करूंन घ्या तेवढं
हो मंग त्यांचंही कामं होतं आपलंही कामं होतं नां तेवढं दहा मिनटं वाचतांत तेवढी आपली
हम्मं मं सकाळीं पांच वाजल्यांपासून तरं घाई होते मंग हे करूं ते करूं
हं ते निवडलेली वगैरें असले भाजी की नुसती फोडणीला टाकली की झालं मंग तेवढा वेळं वाचतो आपलां.
हम्मं. त्यांच्या ह्यांच्यावर हां आवडी प्रमाणे कराचं म्हटलं की सगळं त्यांनां पाहिजे व्यवस्थित.
हो.
नाहीं तरं मंग खातं पणं नाहीं डब्बा टायमांला तसंच डब्बा घेऊन येतांत
अच्छा हं एक तरं मुलांना पोळी भाजी नकोच असते त्यांत कांहींतरी आपलं झालं की मंग ते कारणंपूर
हो हो पणं एवढं आहे भाजी जी डब्यांला देईल ती खाणांर पणं ते डब्यां पुरतील घरी आल्यावर नाहीं खायचं
अच्छा ते कसं शाळेत आंता स्ट्रिक्ट असतं नां
हां भाजी पोळी पाहिजे नाहीं हो आम्हांला शनिवारचं आहे की शनिवारी स्नॅक कांहीं द्यावं तुम्हीं पणं घरांत बनवलेलंच पाहिजे बाहेरून आंणून नाहीं द्यायचं
अं अरे बापरे म्हणजे ती पणं ड्युटी आपल्याकडे स्नॅक् तसंच बनूंन द्या मंग ते पणं त्यांतही लोकं पोरांना व्हेरायटी लागते हे बनवलं ते बनवं माझ्या मित्रानी हे आणलं होतं
हो माझा छोटा म्हणालाना तर खूप तसा त्याने आज हे आणलेलं मा आई मला तूप पुढल्या रविवारी पुढल्या शनिवारी हे देऊ बरं आणि शनिारचा मेनू आठ दिवस आधीच ठरलेला असतं ह्या शनिवारी आज हे झाले की पुढ शनिवारचा मेनू आधीच ठरतो.
अ रे बाप रे.
हम्म आणि मग त्याला जस हो तो आधीच त्याला खूप तर मोठ्याच काय नाही तो तू देशील ते मी काही नसते पण छोट्याच खूप, हम्म.
लहानेच जरा आतरंगी असतात.
हम्म हो ना खूप आधी शांत, शांत असत नंतर मोठी झाली की डोक्या हेचव, तेचव त्याच्या म्हणण्याप्रमाणे.
बरोबर आहे. चालतय मग आता काय? चहा पाण्याची तयारी.
हो आहे अजून वेळ थोडा लागेच नाही. अ ह् तुमची मुलं मोठी आहेत का?
हो माझा बारावीला आहे.
अच्छा. त्याच कॉलेज स दुपारी की सकाळी?
नाही टायप आहे ना त्यामुळे क्लास असतो सकाळी आठ वाजता जातो. साडेचार, पाच ला येतो घरी, हम्म. हल्ली मायवेप पायप असल्यामुळे कॉलेजला जायची गरज नसते ना ते. तिथेच कवर करून घेतात.
तिथे काम करता बर, बर.
जमपूरत जायचं मग.
हा हा बर. बाकी तुम्ही काय सांगता?
बाकी काही नाही बाबा चालू आहे ज पण झाली चालेल. करूच जसच मधून, मधुन फोन.
हो हो ठीक आहे थँक यू छान वाटत बोल बाय.
चलो बाय, बाय.
हा बाय.